हॅलो.
हा बोल.
काय मगकाय कारलायस?
काय नाही बघ हाय काम वर काम पण जरा रे . काय करणार आहे त्याला म्हणा सुट्टी असणार म्हणला निवांत अस
होय निवांता आहे बघ आत्ता तुम्हाला एक दहा मिनिटं आधी घर फोन लावला असतास मी उचलो नसतो.
तारे
बाहेर ते मम्मीला आणय गेलतो रे गाडीवरती होतो म्हणून.
हा हा हा.
हम्म.
कडे गेलती का मम्मी?
होय पेशंट कडे गेलीती बघ.
हाव हाव.
तेवढंच एक करून आलेली आहे मग नंतरनी दोन करायचं.
हो म्हणजे रविवारचा पण चालूच असते म्हणाव.
होय. .
आणि काय विशेष?
तुझ्याकडे विशेष मीटिंग वगैरे झाली हाय क नाय?
काय म्हणतोस आं.
मीटिंग तेन काय झाली का नाय?
हे नाय उद्या संध्याकाळी आहे.
आं
उद्या संध्याकाळी या उद्या संध्याकाळी.
हा हा हा
तुम्ज्हची.
आमची अजुन नाही, बघायची ठरवायच्यात मीिजी ते नाही मी काय म्हणतो तुम्ही ते - पलीकड ह्याच्या मैदानामध्ये गणपती बसवताय नवं.
होय मैदानामध्येच की, तू बघी आला नाहीस का माग कधी.
नाय नाय ते वरध त्यांच्या खराबशी
कोणाच्या. हा वर्धवींच्या घरा मागत हा ते
हा हा तीच की.
मैदानात जा
हम्म
ते आमच्या कॉलेजमध्ये
मग काय अ-
कॉलिंग मध्ये फॅन हाय वाटतं तुमचा.
हा ह हु
वा
हु
हा
थांब बाबा कितीला येतो म्हटल्यात?
एका तासाभरातनं येतो म्हनल्यात तीन पर्यंत येतो. हम्म
पार्टी दिला.
हम
पुढचा टास्क ते कधी हा वय तुलापण पैसे आहेत की. कॉल ला. हा दहा रुपये. त्यामुळें काय इशय ना-
शंभर मिनिट ऐकलास, की आटशे रुपये झालं की.
मग काय तर कधी येणार.
बघुया की खर हे पंधरा दिवस म्हण
आ
पंधरा दिवस.
होय
होय दीदी पंधरा दिवसांनी येतं बघ- पहिला बाह्या हे वायच पेमेंट
थांब.
तिथं येतंय मग तिथं आलं की लवकर येतंय.
पैसे आले की ठेवायचं नाही त्यात, काढून घ्यायचं लगेच. पैसे आले की लगेच काढून घ्यायचं ठेवायचं नाही.
माझं बँकेचं अकाउंट सुरू करायचं हाय मर्दा, केवायसी करायची आहे बँकेची.
करून घे की मग.
हॅलो.
करून घे की मग.
मला वेळच नाही.
होय तुला रविवार सुट्टी तवा बँक बँक बंद असणार.
हम्म. आता बघायचंय या सगळं, आ?
शनिवारचं जायाचं रे.
यार शनिवारी बघायला जाऊ दे, या शनिवारी जाणार हाय.
खरं आता एक शेवटचा शनिवार आहे बंद असणार बॅंक.
कुठला पुढचा? बघा.
मग
हम्म.
कुठल्या बँकेत खात आहे तुझं?
हेज स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियाच न्हवं आपलं अकॉउंट? इंडियन व्हर्सेस आहे स्टेट बँक नाही, इंडियन व्हर्सेस आहे.
मग आणि काय विशेष भावा? माझ काय काय त्याला. कल्लाप्पाला
हा हा हा.
अण्णांची बँक
हा.
मग काय केल?
असं पाहिलं बोलायचं नव्हतं रे भावा. विसरलो आपण.
काय ते?
असलं काय बोलायचं नव्हत रे. म-महाराष्ट्र आमचा महाराष्ट्र म्हणून.
कट करू काय?
मग झालं काय तुझं? कट कर मग.
होय लाव आणि एकदा आणि एक एक करुया.
बर बर.
आता तु कर मग.
बर बर करतो की.